हा आवाज येतोय? माझा.
अ हो येते मला, बोला ना.
बोला काय म्हणता? काय झालं?
काही नाही बस ठीक आहे. म्हटलं आता हो हो. अ म्हटलं आता बड्डे पण चालू होऊन जातात, जून महिन्यात भरपूर भरपूर लोकांचे बड्डे होऊन गेलेले.
सांगा आमला, माझ्या ही मुलीचा बड्डे येतय आता
हो का! ह म्हणजे केकची रेसिपी वगैरे.
हा हां. सांगा ना, म्हणजे मलाही सोइक्सर होईल.
हा मी तर कशी म्हणजे, हो ना, अच्छा, अच्छा, अच्छा म्हणजे म असत ना आपल्या ते रव्या असतो ना, बारीक रवा असतो ना
हा हा हा हा.
हा हा म अ त्या रव्याचा करते, किंवा मग आपल्याकडे जर बारीक नसला, तर मग झाड जरी असला ना तरी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये इन्सेनस वगैरे टाकायचं, आपलं ते मिल्क पावडर असते ती टाकायची आणि अजून ते हेेअसत बघा अ फ्रूटच ते नसते का ती पावडर, आता मला नाव नाही आठवत ते ह फ्रूटची ती येलो कलरची बघा पावडर अस ते हा हा ति टा--अह
प्रीमिक्स येते, प्रीमिक्स,
हो हो, त्याच्यात मिक्स करायचं दूध आणि परत आपलं तूप टाकायचं, नाहीतर तेल टाकायचं, साखर बा दळून घ्यायची- ती पण टाकायची, मस्त छानपैकी फेटवायचं ते, आणि इसेन्सन त्यांना, कुणाला तुम्हाला कोणत्या फ्लेवरचं आवडतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेस असतात ना, पायनॅपल अस तत वगैरे ते हे म्हणजे छान लागतं, पायनॅपल. म्हणजे मुलांना एक वेगळी टेस्ट
हं हं हं.
तर मग ते टाकायचं, कधी कधी व्हॅनिला असतं, व्हॅनिला फ्लेवरचं पण छान लागत, बर का! आणि मग ते टाकायच. त्याच्यात एक चमच भर आणि ते छानपैकी मस्त फेटून वगैरे घ्यायचं. वगैरे. आणि केक पात्र असेल, तर केक पात्रामध्ये ठेवायचं. आणि खाली कडईला, क -कढईमध्ये पाणी टाकून स्टँड ठेवायचं. पाणी नाही टाकायचं, फक्त स्टँड ठेवायचं ह आणि मग ते केक पात्र हे करून द्यायचं, झाकण लावून ठेवून द्यायचं, अर्धा तास छान रव्याचा केक उंमलून येतो
हम्म.
म्हणजे त्याच्या दही आणि दु -जे आपण दूध घालतो ना, त्याच्याने एकदम छान फुलून येतो केक मस्त एकदम स्पंजी म्हणजे जो मावा केक असतो ना, बरोबर त्या टाईप हो, त्या टाईप होतो तो. आणि साखरे चं प्रमाण पण थोडं आपल्याला जर लागलं गोड किंवा कमी ना तसं घ्यायचं, म्हणजे आपण घरच्या पद्धतीने जसं खातात ना तसं घ्यायचं, मग खूप छान टेस्ट आणि वरतून मग चेरी वगैरे टाकायची. नाही तर मग ड्रायफ्रूट्स वगैरे पण ड्रायफ्रूट्स आधी पण टाकले ना, तरी चालतात, आणि चेरी पण आधी टाकली ना, हो, तर ते मस् म्हणजे छान दिसत म्हणजे केक कापल्यावरती चेरी पण दिसत ड्राय फ्रुट पण छान म्हणजे त्याच्यामध्ये कस म्हणजे ग घ असल्यामुळे ना कस सगळं ते हो हो आता बाहेरच आणायचं मधलं म्हणजे कसं त्याच्यात क्रीम भरपूर प्रमाणात असतो
क्रीम बी आणि त्यातला त्या तो खालचा बेस खूप दिवसापासून बनवले ठेवलेला राहतो आणि मग नंतर ते अंडे चांगले असतील का नाही माहिती न ते क्रीम बनवण्यासाठी काय कारण डोळ्याआड काही खाल्लं जातं पाहिल्यानंतर आपण खाऊ शकत नाही पाहिल्यानंतर खाऊ शकत नाही पण ते घ्यायला जातो ना ते दिसायला डोळ्याला छान दिसत म्हणून ख कोणी पण पण ते मागे कसं बनतं हे कोणालाच माहित नसतं
माहिती नसत बरोबर आहे आणि ते काय क्रीम न माहितीे का क्रीम तुम्ही पाण्यात घ्या तो क्रीम पाण्यात म्हणजे एखादं भांड घ्या त्याचे पाणी तरंगतो तो तो तसाच दोन दिवस जरी तुम्ही ठेवला किंवा आठ दिवस जरी झा ठरलं ना तर खाली त्याला बुरा येतो पण तो वरती विर घडत नाही म्हणजे आपल्या पोटात किती कसं जातं त्याच्यामुळ आहे ना हम्म तेच म्हणजे काही काही खूप पदार्थ आपण शरीराला हे झालेली
मग नाव म्हणून म्हणून तर आता असं झालेलं आहे लोक पहिले म्हातारे जेव्हा होते तेव्हा ते नव्वद नव्वद वर्ष काही काही ते शंभर शंभर वर्षेच हो आयष्य त्यांना मिळालेलं ते काही असं केमिकल अस मिक्स केलेलं खाल्लंत
खातच नव्हते हम्म
आता चाळीस सुद्धा पूर्ण होत नाही आता जन्मताच पूर्ण आहे खेयला लागले एवढं सुद्धा मोठ्या प्रमाण झालेलं आहे म्हणजे खाण्यातूनच परिणाम येत ना खाण्यातूनच ना हे सगळं
सगळं खाण्यातून आहे
मग हे काय अुवू शक ोडी हे सगळं खाण्यात
नाही नाही नाही
जे खाऊालो सगळ हायब्रिड खातो आपण कोणतीच गोष्ट चांगली खात नाही कोणतीच नाही
पण त्या गोष्टींना हे पण नाही ना डिमाांडच किती वाढलेले आहे
उप
आ तुम म्हणजे आपल्याला तुमच्या आमच्या सारख समजून घेतील कि ते केक जे बेस असतो कशा प्रकारे बनवतात किंवा तो क्रीम कशा प्रकारे म्हणजे बनवतात पण मग मुलं ऐकत नाही ना जोपर्यंत तेवढ त्यांच्या व म्हणजे त्यांना समजत नाही ना मच होत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही की काय चांगलं काय मुलांना बड्डेसलाणजे आधी केक
केक पाहिजे ते अजून डिमांडी केक राहतात पायडल मॅनचाच पाहिजे आणि प्रिन्सेसचाच पाहिजे आणि आता तो कसा बनतोय हे कोण सांगणार आहे यांना आणि म्हणतो एवढ्या आशासाठी ठिकाणी घेतला का चांगला मिळतो पण तेही काय नाही आता कुठली कोणत दर त दिस नाही सांगते सगळे सगळे निघताय पदारताय सगळेचळे बेसळे
मताची म्हणजे आपण जातो एवढे पैसे पण मोजतो आणि आजार पण घेऊन तिथले जे बनवणारे लोक आहे ते कधीच खात नाही जे जे व त ति ती पदार्थ बनवते ना ती कधीच खात नाही दिसणार कारण त्यांना कारण त्यांना माहिती आता आपण कोणत्या प्रोसेसमधून बनवलेलं आहे
हम
असं असस्त
त पण म्हण हे वडापाऊ आले हे यांच एकच जेवण आ ते ते महिना महिना दोन दोन महिन्या त्यांचेच घरातवडापाव बनत तरी ते घरात खास नाही कधी त्यांच्या घरात बनून ते कधी खात नाही हे इले डोसेवाले रोज तर ते त्यांच्या घरात कधीच खात नाही ती वस्तू
नाही नाही अ हो ते म्हणजे क ते जे आंबवलेलं असतं आंबवलेलंच पदार्थातून तयार होतं ना
हना
किती दिवसनी बिजत घातली लेलंय कशा पाण्यात धुतलेलंय काय आपण थोडी बघायला गेलेलय
आपण जेव्हा जेव्हा आपण इल्लीचं पीठ बॅटर टाकतो आपण लिटरली ते दोन दोन तीन तीन पाण्या ते तांदूळ धुतो आणि मग ते मग करतो त्यांनी धुचले जाशील कसावरून
नाही ना तेच त्यांना काय भिजत घालायची काम आहे कारण त्यांना स्वतःला थोडी काायचं येते
म ते ते मिक्सर भांडत ते दोन दिवस धुतक आणि ते त्यांनाच माहिती त्याच्यात काढत असतील
मिक्सरचे भांडे नसतात त्यांच्याकडे मोठे मोठे काहीतरी असतात त्यांच्याकड ते
हा मग ते जास्त क्वांटिटीमध्येध्ये असेल तर तस मिक्सर असेलव
वेगळ्या टाईपचे असतात पण ते कंटिन्यू कसं चालूच अस त्यांच ाळी तिकडे तांदूळ तिकडे म्हणजे ते फिरतच राहतं मशीन कंटिन्यू
हम्
आणि तस ते विकतात आणि आणि सगळ्यात म्हण प् आपण घ्यायला गेलो वगैरे ते किती वेळ ते प्लास्टिकच्या पिशी घर जाणार असतोपर्यंत आपण पण आपण पण बाहेरून आणत असलोत त्याला टाइमच लागतो तो अर्धा एक तास तरी ते प्लास्टिकच्या पिशवीत राहतात
राहत
मग त्या प्लास्टिकच्या पिशीवीमध्येध्ये किती काय काय असत हे पण म्हणजे सगळंच मिलावट होऊन राहिलेलं आहे ना
सगळंच हो काहीच नाही सोडलंय सगळंच जातं आता एकदा आम्ही गडावर गेलो होतो ते असंच एक दुकानात बसलो टाइमपास काहीतरी खाऊ म्हटलं खायला बसल्यानंतर मागवला पजे वगैरे माग ले तो तिथे त्या माणसाने बटाटे उकडायला ठेवलेले होते लिटरली तो बटाटाता कसा आहे काय तर तो पाहिलाच नाही आपण कधी कोंब फडलेला बटाटा म्हणतो काळा बटाटा म्हणतो पण तो सुद्धा युज करत नाही फेकून देतो आपण तो ह त्यांनी ते टाकले तो कुकर अक्षरश म्हणजे मला म्हटलं मी ज घरी आणलं असत तर मी मोठ याच्याने घासून घासून घासला असता म्हट तो आणि मग केला असता म्हटलं मी नाहीच खाल्लं मला गेलंच नाही ते ते बघूनच गेलं नाही म्हटलं नाही
म्हणजे ते कुकर घाणवतं का आतमधन
कुकर घाण होतं त्याच्यात बटाट्याचा विषयच नाही पण बाहेरूनच कुकर असा दिसत होता तर तो खाण्याचा विषयच नाही कसा खायचा ेत
ह ते काय आपल्या घरच्या सारख थोडी व्यवस्थित क्लीन करून ठेवणार आहेत
अहो आपण पाणी पितो तो पाण्याचा ग्लास आपण ुधून ठेवतो तो नंतर पाणी प्यायच्या वेळेस सुद्धा तो ग्लास भसळून पाणी पितो दुपलेला ग्लास सुद्धा विसळून पाणी पितो आपण हम्म ुतलेला ग्लास विसळून पाणी पितो हे दोन दोन तीन तीन महिने त्यांना माहिती केव्हा घासतात ते कुकर आणि केव्हा असतात ते भांडे त्याच भांड्यांमध्ये बटाटे टाकायचे तसेच काढायचे किती हायजीन आपण पोरांना सगळ्या गोष्टी ती घरात किती प्रॉपर देतो आणि बाहेर
तेचनाथ तेच ना घरच्या सारखं बाहेर मिळतच नाही ना ते ते तेच आहे ना मग
खूप खर खराब कार्यक्रम झालेला आहे आता
हो बाहेरच जेवण खूपच एकदम हे झालेलं आहे पण मग आता काय पण ता काय सांगायचं आता पुण्यासारख्या शहरामध्ये तर तिथं तर बापरे सगळे रेडीमेड मिळत जे नेनते जेवणापासून तुम्ही काही कारण तिथं
मिळायला लागलय
हो असं झालेलं आहे हो हो तेच ना
आणि जागोजागी प्रत्येक गोष्ट फेमस करून ठेवलेली असते म्हणून आठवड्यातून एकदा तरी तिथं घरातले मेंबर जायलाच
जातच हो की चला एक दिवस कंटाळाला तर जा पंधरा दिवसात महिन्यातून किंवा आठवड्यातून जातच ना व्यक्ती
मग आता डायबिटीजच्या व्यक्तीने जर महिनाभर औषध घेतलं एक दिवस त्याने न घेत ते त्याची महिनाभर औषधे घेतल्याचा काही य तसच विचार करा तुम्ही महिनाभर घरातलं खाल्ने एक दिवस बाहेरच खाल्ल्याने तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं काहीच होत नाही काही नाही काही नाही त्याचा परिणाम होणार नाही
होतच ते लगेच नाही खळत दोन तीन दिवसांनी बरोबर समजतं
नाही नाही आम्ही महिनाभर घराच खाल्ल ना मग एक दिवस तरी बाहेर त्या महिन्याभरची सगळी कसर तुम्ही काय दिवसात
एका दिवसात निघून येते हो तेच ना मग नाही म्हणजे कसं आहे आपण एक दिवस बाहेर जरी खाल्ल्याना त्रास होतो म्हणजे कधी कधी पोट दुखतो नाही काय डोकं दुखत आपल्याला कळत नाही की का दुखतं पण आप विचार केल्यावर आपण बाहेरच खाल्ले त्याच्यामुळे होतो काही मळमळ होते भरपूर जण आहेत बर का असे सांगतात ते आज बाहेरचं खाल्लं तर दोन तीन दिवसांनी त्यांना लगेच त्रास होतो
तेस ना चालेल तई
हो चालेल ओके ओके हो मलाही छान वाटलं चालेल ओके बाय हो हो